काय नाही बघा बसले तुम्ही काय करायले आता हा हा आवरलं का मी पण आवरायला लागलेय. चालू हाय बघा. हॅलो हॅलो हॅलो अरे प्रॉब्लेम आहे का काय?
बरेतेआहेत माया त
हा हा टायगर आला अस हॅलो हॅलो हा बोला की, हॅलो हॅलो हॅलो, हॅलो, हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो, हा बोला की, रेंज प्रॉब्लेम आहे का?
होय, रेंज नाय व्यवस्थित काय नाय बघ आता आवरायचं जेव आलं घालायचं
आवरून बसलायसा का बाकीचं? हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हां बोल की,
आवरून बसलायस का म्हंटलं बाकीचं
होय, आवरल आता
टाइम न घांतलं तर काय वेळानंच
होय वेळानं जेवत नाहीत लवकर कोण म्हणून म म्हटलं वेळानंच करायचं
तर मग आता काय निवांत? वाऱ्याला बसलंय इथं
होय निवांत, गरमी तर कसली
होय आता उष्णता वाढलीया काय खरं नाय हूं होय
मी पण आत, नाही काय तर गेसावर ठेवलाय शिजस तोपर्यंत इकडं बाहेर बस लई वाढवलाय... ते झाले की म आज दुसर भाग... भाजी आणि भाकरी करायची परत म आत येऊन बसायचं मग जेवयचा टाईम कुठ जायच आता उष्णता पण वाढल्या तर मग घरात बसु वाटत पण नाही.... काय घरात बसली की अस... त अंगाकंड घामाच्या धारा गळत्यात एवढी उष्ण
होय उष्णता वाढली आहे आणि वात वातावरण होतय पावसाचं पण पण पाऊस
होय आणि हे वातावरण झाले त्यामुळे तर लइच गरम होते कधी पाऊस पडून गेला की जरा उष्णता तर कमी येईल खरं काय नव्ह ते उष्णता कधी कमी त्होत्या काय माहित
होय
पावसाचं वातावरण होतय पण पाऊस
होय वातावरण रोज सकाळी तर अस वाटते कि आत्ता पाऊस पडतोय का मग पडतोय एवढं वातावरण गच्च होतंय आणि नंतर मग दहा अकरा नंतर... तर कसलं कडक ऊन येतय आणि मग लईच उष्णता वाढतीया. आण आता इकडं आपल्याकडं म्हणजे आपले गाव लेवल काय वाटत नाही झाड ते नाहीत म्हणजे वार ते येतंय. सिटी लेव्हलला लोकांची काय? काय माहित? कारण का तिकडे पॅटिंग सगळं अस ते झाड ते काय नसत्या.... कायते विचारते म्हणजे होय आणि आपल्याकडे कस पाच मिनिट आपण आवरून दारा बाहेर तर बसतो तस सिटी लेव्हलला कोण नसते बाहेर तिथं.. आणि आपल्याकड अस आवरलं की झाले की निवांत सगळी लोक बाहेर बस दात ते तिकडं नाहीत आणि ते बिल तेन वाढते आपल कसं थोडं बिल येत त्यांच मला वाटतय दिवसाचच मला वाटत महिन्याच हजार.... पाचशे रुपये बिल येत असेल...
होये वातावरणच वेगळं असतय अगं तिकडं आणि त्यात वाहनांची गर् माणसांचा दंगा
नुसत असतोय
होय.
आणि त्यात दिवस रात्रभर ते सिटी लेव्हलला फॅन एसी तेन चालू असतय.
आपल्याकड कुठ संध्याकाळीच फक्त लावतात दारात. बद केल्यावरच
दिवसभर वातावरण आपल वेगळ असतय आणि सिटीत वेगळ असतय.
स तेवढच संध्याकाळी तेवढच पा तास लावत सिटी लेव्हलत कस दिवस रात्र चालु असते फॅन एसी तेन
च् तिकडच
होय आपल वातावरण तिकडला वातावरणात खूप फरक असतोय. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा बोला ऐकते. हा बोला.
मोठी झाली अस आमची तर बट्टासे आणि बालुशाही
हा हा हा हॅलो हॅलो हॅलो हॅलो ऐकू येत नाही हा हा बोला नाह्य नाय अजून आता आवरायच. कि तिला कोण आता लवकर जेवते टाईमलाच जेवतय सगळे.
हो लय आरे तर त्यामुळे वेलाण जेवा
होय.
आत्ता घालायच बघ. जेवणाला बाकी म काय
निवांतच आता काय करायच. आता उष्णता ते नाही त्यामुळे बाहेर पण पडू वाटत नाय.
हां हां
शेतीकडलं काय काम अस त्यात काय
शेतीवरचे काय पावसाळी पीक घेतात तेचं
हा हा हॅलो हॅलो
हॅलो हा बोलं की येतंय ऐकू
काय म्हंटलंस शेतीच कामं
तेच शेतातील आता रानातली कामं चालू करायचे म्हटले होय चालू केले की ता
हा हा किती दिवस करताय समती शछेतीची कामं
शेतीची काय म काय आता पावसा आलाय त्यामुळे आता पाऊस पडेपर्यंत आता चालूच असते.
हम्म होय हम् म्हणजे आतापसून चालू जो पर्यंत भात कापणी होत नाही तो पर्यंत
हो आता बसता चालूच
होय होय. कोणती कोणती पिकं घेताय मग तुम्ही
पिकं काय आहे भात नाचणी भईमुूग हीच असतात पिकं.
हा हा मग त्यात होतं फायदा तुमचा, आमचं बी तेच आमच्याकड बी शेतीच की अता आमचे पण आता शेतीकडली काम तेच चालला असतात आता पण आम तेडयात सेम तस असते म्हणजे अ बियाणे तेन पेरण्यापूर्वी शेतीचे काम ते नसतेत ते करायचेत. आमचा आता आवरत आलाय निमअरद खरं आताऊन तेन उष्मिता तेन वाढल्या त्यामुळे कोण एवढं जाते शेताला जास्त सकाळच्याच जातात लवकर सकाळी जातात पहा म्हणजे सहा वाजता जातात बारा वाजेपर्यंत तरी परत येतात. हो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा बोल कि येत हा हा तेच मत कलं काम काय काय
तेच आाता उष्णता तेन असल्यामुळे मून शेताड जाय जास्त बघायला सकाळी सहा ते बारा करत्यात आणि संध्याळी गेले तर चार नंतरच जातात चारपर्यंत पण ऊन असतय तिथन उ ऊन कसं चार कुला तर खाली येत आणि चार पाच वाजले तरी ऊन भरपूर असते.
हो भरपूर
हम तुम्ही कधी सकाळी जात्यासा काय शेत संध्याकाळी
सकाळचच की, सकाळचा शक्यतो आम्ही रानात जातो
हा हा
ह
हा मी पण सकाळचच जातो शकत्योतर संध्याकाळी कोण मग संध्या ते दिवसभर त जमीन तेन तापलेली असततीया आणि निम ते शेत कधी गेले की धगधग आणि ते ते उन्हा अशी उष्ण जात भरपूर वाटते मग ते नको वाटते जायला संध्याकाळी शक्यतो जातो शेतालाआणि
आमच्यात पण आम्ही सकाळच जातोय आणि दुपारी चारच्या पुढेच जातो. न शक्यतो
हा हा आणि कसं आता शेतीची काम पाऊस चालू होण्यापूर्वी कराय लागतात एकदा पाऊस तेन पडला कि, म ते नाही करतायत शेतीची काम ते राहिलेली. हा बरोबर हा चालतय हा बरोबर